हॅलो आवाज येते माझा तुम्हाला हा काय कर ते
अ काय नाही स्टडी करत होती पण
हो जेवलात की नाही अजून
हो जेवले तुम्ही
हो जेऊनच बसले आता तेच म्हंटलं बघूया तुम्हाला कॉल करून काय करताय ते हा मग काय काय सुरता उड्हायची सुट्टी आहे आज
तरी नव अंत
होय तेच म्हंटलं अजून काय पावसाळा पण सुरू झाला नाही अजून उन्हाळा सुरू आहे म्हणून म्हंटल काय काय घरी बनवला
हा आपली उन्हाळी पदार्थच बनवलेत बाकी म्ह हा तेच
हां म्हणजे मी कोकणचे आहे ना त्याच्यामु आमच्याकडं भरपूर पदार्थ मी कोक कोकण प्रॉपर कोकण मधलीच आहे मी राजापूर साईडची हा म्हणजे मग आमच्याकड आता कस उ्हाळी हे आहेत ना आंबे म्हणा फणस म्हणा त्यांच भरपूर असं पदार्थ बनवतत
हा तसं महाराष्ट्रामध्ये एवढं नाही आहे ना ते
नाही पण को कुकन मध्ये भरपूर बनवतात ना तेच म्हटलं तुम्हाला रेसि वगैरे सांग गावी मग तुम्ही घरी ट्राय कराल ना हो हा म्हणजे अ पिक्का आंबा असतो ना पिकलेला आंबा त्याचा आम्ही आंब्या तेरा म्हणतात साठ म्हणतात आंब्याचं साठ ते पण खायला मस्त लाग मग ते कुठलं पण तुम्ही आंबं घ्या हापूस आंबा घ्या नाहीतर हेचा आंबा घ्या आपलं कसं साधं आंबं असतात ते. कोणतं पण आंबा घेतला तरी चालतंय तुम्ही मग कसं त्या आंब्याच साठ बनवायचं ते कसं म्हणजे आंब्याच साठ म्हणजे काय एक पड टाईप पापड माहित असेल तुम्हाला त्या टाईप तो आंबा अं आंब्या साठ बनवायचं असतोय. मग ते कसं बनवायचं अ पिकलेली आंबं घेयची ते धुवून घ्यायची चांगली. त्यामधला जो रस असतोय तो काढून घ्यायचा रस सगळा पूर्ण काढून घेत ला कि त्याच्यानंतर ना अ कढई घ्यायची आपण तापवायची ती थोडी आणि त्या कढईमध्ये तो सगळा रस टाकायचा मग टाकलात कि कसं अ ते उकळी येते ना आपण गरम करायला ठेवतो ते म्हटल्यावर मग थोडं त्यात साखर आणि थोडं पाणी टाकायचं जास्त पण नाही कारण का आंबा तर काय गोडच असतोय त्याच्यामुळे जास्त साखर टाक नाही त्याच्यानंतर ते पूर्ण जरा थोडं असं घट्ट होऊ पर्यंत ढवळत राहायचं. मग त्याच्यानंतर न प्लेट घ्यायच्या प्लेट ला तेल लावायचं आणि त्यात थोडं ते टाकायचं आणि आपलं कसं कोवळं ऊन पडतंय सकाळचं त्यावेेळेस जरी केलं तरी चालत त्यानी ते मग उन्हाला ठेवायचं आणि आपलं संध्याकाळ झालं की त काढायचं मग त्याच्यानंतर ते काढून घ्यायचं ताटातलं जे आपण लावलय ते काढून घेत की ते आपण ठेवू शकत कसं मग पावसाळा आला की आपण आपल्याला काहीत खावसच वाटतंय ना आंब्याच पदार्थ मग त्यावेेळेस आपण ते खाल्लं तरी चालते आंब्याच ते हां म ते कसं राहू शकते ना आपण असं पॅक पॅक बंद डबा असतोय त्यामध्ये ठेवायच ते आणि त्यामध्ये ते झाकण लावून ठेवून द्यायचं आणि ज्यावेेळेस पण आपल्याला खावं वाटेल त्यावेेळेस खाल्लं तरी चालते
अ आमरसचा प्रिमिक्स पण तुम्ही बनवत असशीला तिकडे
बनवतोय आम्ही
नाही प्रिमिक्स आपण म्हणजे वर्षभर युज करता येतो ना तो प्रिमिक्स जरी आपण तशामध्ये
पन्हा असतंय माहिती आहे ना हा हा हा ते पण कस वर्षभर करून ठेवू शकतोय साठी जर आपण बाहेरून आलो तर त्या आपण थोडस जसं घ्यायचं आणि आपण कसं लिंबू सरबत करून पितो त्या टाईप च असत ते, ते करून
हम् ह् होय मला तुम्ही पण्याची रेसिपी सांगू शकता हा
आपला कच्चा अंबास मग ते पण कस काय करायचं कुकर मध्ये हे लावून घ्यायच कुकर कुकरला शिट्ट्या द्यायच्या मग ते कसं मऊ होतंय ना कच्चा आंब्यात म्हंटलं ते मऊ होणार त्याच्यानंतर मग त्या जो हे असतं आतमधला तो गर असतो आंब्यांचा तो काढून घ्यायचा आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाक कायचं आणि त्याच्या मध्ये ना सुल आटं घालायचं मीठ घालाय मीठ घालायचं जिरं गुळ वेलदोड हे सगळं त्यात घालून घ्यायचं आणि ते आहे ना त्याच्यानंतर ना ते मिक्सरला लावायचं जा
हम्म हम्म
एवढं काय हे नाही मी मिक्सर लावलात की मग बारीक छोटे ना मग ते कस आपण ठेवू शक य आणि पिऊ पण शकतोय आपण ते आपल्याला ज्यावेेळेस पण टेस्ट पाहिजे असेल त्यावेेळेस आपण ते पिऊ शकतोय
होय
परत आपल्याला कसं पन्ह्याच कसं आहे माहिती आहे का उन्हाचा त्रास आपल्याला कमी हो तोय म्हणजे आता आपण उन्हातून आलो समजा हां उष्णता गारवा देते ना ते आपल्याला त्याच्यामुळे म आ पण ते उन्हातून आलो तरी पण आपण ते पिलं ना तर आप ल्याला ते शरीराला थंडगार म्हणजे थंड थंड ठेवते त्याच्यामुळे ते पिलं तरी काय वाटत नाही परत क परत हिची कैरीची चटणी पण बनवा तुम्ही कधी तर त्यामध्ये काय घालायचं नाही जास्त पुदिना कोथिंबीर आणि गुळ घालायचं
गुळ
हां आणि ते असच घालून की नाही त्याच्यात भिजवून ठेवायचं म्हणजे मुरायला ठेवतात माहिती आहे हे ना तस ठेवायचं मग ते काही चटणी तया होत्याच मग ते आपण जरा जरा कशासोबत आपल्याला चव पाहिजे असेल म्हणजे आपल्या घरात जर आजारी माणूस असेल तर त्याला थोडस जरी दिलं चटणी तर त्याच्या तोंडाला चव येत्या ना ती त्याच्यामुळ ती चटणी त्यांना खायला दिली तर चालत्या आपल्याला ज्यावेळेस खावीशी वाटेल त्यावेळेस तरी खाल्ल तरी चालतंय हां परत कैरीच टक्कू म्हणून पण आहे हां पहिल्यांदा काय मग ते कस पण तो आंबा असतोय ना तो किसायचा
हां हां
काय मोहरीे आणि हिंगाची फोडणी द्यायची आपल्या घरी काय मोहरीे आणि हिंग असतयचं एवढं की आंबच कुठनतरी आणायला पा पाहिजेत आणि आपल्या काय झाडसनि आंब लागलेलीच असतात त्याच काय एवढा विषय नाही पण त्याला फक्त ना हिंगाचे आणि मोहरी
हम्म हम्म हम्म आपल्या आपल्या इकडं कोल्हापूर साईड ला कोशिंबीर जशी बोलतात. तशी
हा कोशिंबीर हा तस एवढंच की ते किसून घेत आपण तेला थोडंस चव याला पाहिजे म्हणून- थोडस तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर न काय हा हिंग आणि मोहरी टाकायची,
अच्छा हा हा.
तसंच आपण कैरीचं ते लोणच करतो. ते काय तुम्हाला माहितच असेल पण आपल्याला, अस जर कैरी खायची असेल, तर मग काय अस कापून घ्यायची त्याला पण आपण फोडणी देऊ शकतोय कैरीला थोडस मोहरी टाकायची., आणि हळद मीठ लाल तिखट असते ती- ते जरी टाकून अस वरच्यावर परतलं ते पण, खायला मस्त लागतयं, पण असं म्हणायला गेल तर मी कोकणचा पदार्थ सांगितला हो तुम्हाला ते आंब्याच साठ हम्म ते कसं पिकलेल्या आब्यांच. करायला लागतय कच्च्या आंब्याच काय होत नाही.
साठ म्हणजे ते तुम्ही पहिल्यांदा सांगितलं ते काय आपण कॅनडीगत हा हा हा हा हा.,
ते कसं आपण. वर्षान वर्ष ठेवू शकतो म्हणजे एक वर्ष तरी ते राहू शकतंय. कि आपण आपल्याला आता खावंस वाटते ना कधीतरी आपल्याला आता बघा आंब्याचा सीझन संपला तर नंतर ना आपल्याला खावं असं वाटते बघा मग त्यावेळेस आपण हे पदार्थ खाऊ शकतोय कारण का आंब तर जास्त. टिकू शकत नाही मग हे पदार्थ आपण बनवून ठेवल तर ते टिकू शकतात मग ते आपण खाऊ शकतो म्हणून असल पदार्थ करून ठेवायचं मग आम्ही कसं कोकणात म्हटल्यावर आम्ही हे मे महिन्यातच करायचं आणि आम्ही हे ठेवतोय कस मग आम्हाला नंतर तर अ पावसाळ्यात खायला मज्जा येत्या म्हणजे आमची पेरणी वगैरे असते माहितीय ना भाताची पेरणी त्यावेेळेस मग आम्ही हे खातोय अस.
अच्छा तुमची शेती ती तांदळाची आहे काय?
होय. तांदूळ आमच्याकडं तांदूळच पेरतात पूर्ण आमच्याकडे तिकड म्हणायला गेल तर तांदूळच आणि कुळीत म्हणून आहे लाल हा म्हणजे मसूर मसूर डाळ माहितय काय त्या मसूर डाळी वानी सेम असते.
हा हा हा.
सेम तस असते मग ते आमच्याकडे जास्त प्रमाणात पिकतय.
हा हा म्हणजे असं आपल्याला बाहेर नाही का भेटत अशी डाळ आहे तुम्ही आता जी बोला
होय होय भेटते भेटते आपल्या मॉलमध्ये तेन भेटतेय ते घेऊन आलं तरी चालतय, पण मी सांगालोय आमच्या इकडे ते पिकतेय म्हणून, आमच्याकडे हे दोन दोन धान्य तरी जास्त प्रमाणात पिकतात. मग ते च कसं कुळीचं कसं? जसं आपण बेसनचं पीठ करतोय. तसच आपण त्या कुळीचं भाजून पीठ पण बनवू शकतो. त्याच आपण पिटलं बनवू शकतोय, परत अशीच पोळी बनवू शकतोय, ते पण खाण्यासाठी भरीये परत आजारी माणूस असला तर त्याला आपण पेज बनवून देतोय भाताची त्यामध्येच थोडं ते पीठ टाकलं ना तर त्या माणसाच्या तोंडाला चव येत्या, ते कुळीत ते कुळीत खल्ल्यावर. तर आम्ही हिकडं पण करतोच. अ कुळीत हे. पिट पिटलं म्हणतात त्याला, आपण काय झुणक्याचं पिटलं करतोयच हा तसच ते त्याचं पिटलं करायचं त्यामध्ये काय कांदा, लसूण आ हे लसूण परत ह्याची फोडणी द्यायची जिरा मोहरीचीएवढं काय नाय, ठेऊ मग? तुम्ही मला मा तुमचा वेळ दिला त्याबद्दल थँंक यू हा हा बाय.
आओ होय.